हॅलो. आवाज येतोय का यात? मग हॅलो हॅलो.
याला यील.
जरा लेट आहे घरा आहे हॅलो.
ये पण पडतय
हे कशावर पडतय एवढ्या लोकेशन टाक लोकेशन नाही रे हे जाय ते आपण मायक्रोफोन फोनच दिलेलं नाही काय या ला कोणते दिस टाइम केलत माहितय काय मा हं तेजय ते मायक्रोफोन आपण याला कनेक्ट केलय ते.
त लोकेशनला पाठवा मला वाटलं लोकेशन पडलं काय तुझं पुर्ण नाव पडते की माझं बघ नाव कसं पडतंय तू टक टाक ना टाकले व्हय वेगळा विषय
दहा मिनिट ह्यात होल्ड बिल्ड काय नुसत बोलायचं. कोणतर उडवून जायचं गाडीला नाही असं ते सोडतोय तो इंडिकेटर लावून ठेऊया
इथं रायरे काय इथे
मठा कता वांड दिसायलय रात्रीचं जेवाय आश्या. त्या तु लायसन काढलास तू? नाही अजून, का टेस्ट ग्राउंड टेस्ट द्यायचीये
सगळ्यांची ग्राउंड तसंच होऊन राहत्या रे आता जरा कॉलेजची फी भरायची रे पहिला पहिला फी भरतो त्याला त्याला पैसे देतो पंधराशे अजून द्यायचे आणि सगळे सगळ देत अ हं पहिला लायसन्स साठी द्यायचे सध पंधराशे रुपये देेऊन टागलं लवकर काढून घे काढायचे की तिथ गेलं की मग डोक्याला ताप जातंय सगळा गाडी खरच जुनी झालीया माझी तू अरे नवीन गाडी घेतली की तू.
मी गार्ड घेतल्यावर भावा आता भरती झाल्यावरचं.
भरतीच तर करतय मग कधी करणार काय पूर्ण होऊ तर दे किती अरे अठरा कंप्लेट नाही मला अजून सहा महिने अरे कस काय? जरा लवकर घातलं मला तेव्हा हे म्हणजे बारका आहेस तू आमच्यापेक्षा? दोन हजार नऊ
डिसेंबर महिन्यात तेवीस तारखे सात दिवस दोन हजार नऊ ला अकॅडमी जॉइन करतो का? अरे काय लागत नाय प्रॅक्टीस होतीया रे दोन वर्ष प्रॅक्टीसच केलीया आ तिचं लेफमन कलमन तेन यायलागलयं विचार कर.
आता माझ्या भावानी
वर्ष बर त्याला काढ वर्ष काय दोन वर्ष काढणार
कंटिन्यूर राहिले की नाही बाबा आता मी कसं होतो आधी कंटिन्यूर राहिले क नाही बॉडी आपआप बनते काय विषय डिसीप्लिन तिथे घेतात तिथे मारतात तर ते मा
जैन काय? हं कुठली म्हणलास तू? सह्याद्री, सह्याद्री
तीजे बुकलेट लई येत्याय, होय.
तु कोणाच ओळखीचं टाकलास नाय नाय ओळखीचेच आहेत. सुरेश पाटील म्हणून एक आहे तिथलं. हम्म, हम्म तेच्यावर तो
तुथ आकडी मध्ये होतंय आमच आम त स्टुडिओ मातय का त्या पप्पांच पार्टनर त्याच्या वळखीच हाय असंय का सातारमध्ये एक आहे बघ ग गजानन अ कुठलं? मी जाणार होतो तिथं. ति लई फेमस आहे खरं ती मुलींसाठी जास्त फेमस आहे. म्हणून नको. तिथं मुलींचं जास्त लक्ष देतात. तुमचं तिथं जायाला नको बा खरंच. ते चांगले असते तिथं महत्वाचं म्हणजे तेच की म्हणालोय मी. अरे काय तु काय
डोक्याला ताप होतोय सगळा.
आता मी दोन वर्ष झाल मोबाईलच वापरला नाही. म्हणून तेला कळतंय का तेला? त तिथं आम्हाला महिन्याला तीन मिनट बोलायचं होतं ते पण बारके मोबाईलवर. महिन्याला तीन मिनट फक्त? तीन मिनट
आमचं बरं होत की मग. आमचं महिन्याला प्रत्येक शनिवारी, रविवार असायचं‌. तीन मिंनटात तू काय काय
हूणार हाय तुझ. तीन मिंनटात सहा रील बघतोस तु, किती बघचील तू रीला? नाही केला असंच. ते काय आलवत? ते बघा कॉलचा किती वेळ झाला कॉल. किती वेळ झाला? चार पाच मिनट.
कंटिन्यू दहाच्यावरती कितीे पण बोला. दहा मिनटचं फक्त. का? ते स्टॉपच होतोय काय? नाही स्टॉप नाही आपण कराव लागतंय. अकरा-बारा मिनटाच्यावर जाऊन चालत, का?
का माहित.
मला पण एवढं नाही माहिती. आपल्याला पैसे मिळाले कुणाला लावलेलंयस एवढं फोन? आतापर्यंत होय माझा मित्र एक आहे त्याला एक लावला, रोहनाला लावला. तेला लावलाय दोनदा. दोनदा आहे चालते? पा एका व्यक्तीला पाच वेळा चालतंय. अई मग सपला तुलाच चारदा लावतो मी. रोहन्याला चारदा आठ इथंच झाली. तीस कराय लागतात अशे कॉल. आठ ग्रुपला ऍड करतो की मग तुला हा ग्रुपवरचे आहेत. तुझा मित्र आहेत काय? आ? मित्र-वीत्र काल एकट्याला लावलेला की. खरं मी हेच्या तेच्या आधीच तुम्हा सगळ्यांना तीन चार वेळा
फोन लागला नाय.
त्यामुळे त्याला लागला नाही, मग नंतर उद्या लाव म्हणला. आता लावूया थांब. एकट्या कोणाला तरी घेतो. रोहण्याच्या फोन यालाय, उचलू नकोस थांब आता. पाच मिनिटं झाल्या, सहा मिनिटं झाल्यात.
रांडचा आता तीनदा फोन लावला भावा तीनदा. कोण कोण आलता काल गेलता काल? काम? काल पण नाही रोहन्या, आज पण नाही रोहन्या रोज दोघंच जातात. हा जेवायला. जेवाय लागलोय.
हम्म, येती.
बध्येया कार.
चौघच, कुठे गेलता? मला सोडलं नाही आमच्या मम्मीन नाही तर कशाला. मी आलोच असतो पैसे पण होत माझ्याकडं. आरे सोडत नाही म्हणजे काय? आरे मी काय सांगितलं पैसे नाहीत. नाय मी कुठे म्हटलं पैसे
हे बोलतोसला का अरे आला बघा आणि दोनडलं. ति लावते जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत लावतोय आता.
झालं थांब सात मिनिट झाल्यात दररोज माझा बाहेर नसताव लागला रे त्यामुळं.
त्याला काय वाटलंय. ट हा ती हे जातलाय पानपट्टी मध्ये घेतलायस काय? ती पानपट्टी मध्ये बघल मी. आम्ही जाणार काय जाणार आम्हा काम नसणार, पानपट्टीत जाणार. अ हे घेणार काय फुलचेन घेणार चमण चटणी चॉकलेट पण घेणार. आणि तिथं आत्ता दाखवणार आत लावून येणार आणि जाणार. हे एक घेतलंय‌. हे साडेतीनशे रुपयाला एवढच एवढीच होती बाटली. हो आठ गोष्टी घेतली क मी वस्टघ कुठ त्यां सगळीकडे अरे सगळ्या आत्तर घडत य वाईट.